हज.
हॅलो.
कररी म.
काय करते ताई.
जेवण करते हो.
काय बनवल.
खिचडी.
खिचडी फक्त खिचडीच.
फक्त खिचडी एवढीच बनवली आज दुसरं काहीच नाही बजाव नाही आवडत. मला मोटण आवडत.
को लढाया.
कुड बि नाही बनवले.
नुस खिचिडीच खाऊन गे घेणार.
मंग काय करोरी म. कडकी लागलेली.
तेवढ की लागली मॅडमांना मॅडमांकडे पैसे मागितले असते ना बजे खायला.
हम्म मॅडमकडे किती पैसे मागितलेले चारशे रुपये द्यायचं बाकी
हा फक्त चारशेच ना पेमेंट किती आहे. तुझी सहा हजार महिने असे. तथ पण नाही ख हो तस तर आहेस. काय काम केलं म.
हा आज का बोरडीपाड्याला वजणूंची द्यायला गेली होती. मुलांचे ख बस एवढंच केल
एवढंच के ना
नाही ह तू काय केलं
मी पण अंगणवाडी दोन मध्ये वजन उंची घ्यायला गेली होती
अजून
आरोग्य तर अससणी केली होती श्याम्य मुलांची
इथं बी आरोग्य तपासणी चालू होती पण मी काय तिकड चालले गेली बरडी पाड बला आणि तिथं ह मारी ला आराग्य तो पसणी
अस का डाटा बरला हा झालंेवण वरण बग पोढी मसे
काय
मासेे हम् हो हम् म माझी दोन मुलं मी नाही खात पण माझे वडील हा मासे खातातते हे मुल ग नंदीवर गेले होते पकडून आणलं त्यांनी मग बनवून दिलं हे काय रोज म खिकड्या मग मशी पकडायला जातात खिकड्या पकडून ात ते मग खातात
घरात बनवून देता का बाहेर
काही नाही घरातच इथं माझ्या वडिलांकडे ना मी तिथं नाही आहे मी घरी सासरवाडी मध्ये नाही आहे माहेरी आहे आता
हो वडलांच्या घरी आलेली आहे
हो मग ऑपरेशन जवढंच आहे ना
मग तुझं तर टेन्शनच नाही
कशाला टेन्शन नाही मी तर हे ऑपरेशन केलं म्हणून आले नाही तर मी आलेच नसते
हम्म
मग खूप काम राहतं ना तिथं पण जास्त काम पण नाही
काम करावं लागत काे म
मग
शेतात जावं लागतं आज
त येतात तर जप नाही मी जेव्हा चार पाच दिवस सुट्टी असते ना हो तेव्हा जातो
हो का
हो आता तू जेव म्हणजे खिचडी खात खातवा ग माझ्याशी गप्पा मारते का तू
हो
शिक
जेवण बी चालू येम बोलून घ्यायच हा
खाल्लं जाणार का जेवण करता करता
मंगलोट जातत जेवण जाईलणार रे म
अशो का हा सगळी ती पातली मधली खिचडी संपून टाकणार अस
हम्म त तर सांगत होती फोन लागत नाही काच काय लागून गेला रे म
आता ते ऑप्शन होते ना ते ऑप्शन म्हणजे क्लिक केलं ना बघितलं आपण
हा ना
हा खूप ऑप्शन होते मग जाऊ दे आता लावून बघते मग मग आता लावलं तुम्हाला लावून गेलं
लागून गेल ना बरं झालं बाई माझ तर लागून नाही राहिलं सगळ्यांना ट्राय करून पाहिलं पण लागत नाही फोन
तेथ खूप ऑप्शन येतात ग हम्म मग अ लसीकरण झालेय का तुमचं
अंगणवाडी एक मध्ये झालं
हा
तीन मध्ये बाकी आहे शुक्रवारीला आहे दुसरं शुक्रवारीला राहत
सर शुक्रवारीला
अरी
मग दाटा हो झालं दोन तारखेला झाल होत
हम्म बाकी एका अजून. झालं, दोन अंगणवाडी
दोन आहे, दोघींच पण झालं लग्न. अ का दोघींच लशीकरण अंगणवाडी दोन मध्येच होतो ना आमच, एकत्रच वेगवेगळं नाही करत तिथ पीएस सी मध्ये म्हणजे तिथं जवळच आहे, पडत ना तिथं
पीएस ए मध्ये गेता कालास
अंगणवाडी मध्ये घेतात. पण तिथं जवळ पडतं असं पीएससी जवळच आहे, ना ते अंगणवाडी जवळ. हम्
मले मा सरांने काही मेसेज टाकला, पाहिला का नाही.
पायला.
मग साहेबांचा दौरा आहे, साहेब लोक येणारे आप आपल्याकडे विजिट ला.
जुन्या गावांमध्ये आहे वि्हजिट आमच्या गावा मध्ये नाहीए.
जुन्या गावामध्ये आहे, कोणी सांगितलं तुला.
सुनीता ताईन सांगित तुझला आम्हाला जुने गावा मध्ये हो तस सांगत टबरलागेला
काटा बाकी गरजन माताचं पण बाकी सगळंच बाकी.
सगळच बात आहेेत.
सगळंच बटा भाकीर नवीन आणि करायचं ते पण बाकी आहे.
माझ चारच म्हणजे गोरदर मातांचे चार म्हणजे ते लसी करायला नाही आले होते त्यांच एवढंच बाकीए
इथलं एक एक नंबर अंगणवाडी मध्ये चार नवीन नंदनी आहे, नंबर पाडाला लसीकरण राहिल का तवा माहिती पडल. त्यांचं बी अपडेट केलंच नाही. नाही आता करायचं बाकी.
मजे म्हणजे अंगणवाडी दोन मध्ये एक आहे ना आणि अंगणवाडी एक एक मध्ये काही चार आहे ना बरोदरा आ का त्यांचं पूर्ण मग बरून दिलं डाटा.
अंगणवाडी क्रमांक एक मध्ये चार पाच अस महिन्याला निघून जात.
बापरे तुमच्या अंगणवारस किती का आहे गाव पण मोठं ना.
गाव पण मोठ बरडी पाडायला तर एखादी एक नाही तर दोन बस एवढ्याच नाहीत एखाद्या महिन्याला आ तर एक ब नाही निघते हम्
हम् हम् ते
पररत प्ले
आं
तुमचा मुलगा चोकला का नाही
ते काय मोबाईल बघता येत तीम ती गाडू कामबी गाडू
ह
झोपले ते हो बघत बघत
हता मोबाल नाही देत करी ना तू
ते काही घेऊन घेतात ना म बारी सार विवरर पण बसलं तरी पॅटर्न बद बदलवले त पण ते मागून घेतात ते मोबाईल
आमचे बी तसच करता दोघी बांडण करत लोन तो टाकलं की नाही रिमा
नाही नाही आमश ोडे आंब प नाही आहे लोकस पण नाही नाही आहे तू टाकलं असेल तर देऊन देण एक डब्बा मला खायला
नाही टाकलं मी टाकणार आहे पण अजून
अ काय सांगतात ते आणि आठवण पण नाहील त ते नाही का तुमच्याकडे आंबे नाही लावलेय का तिथ अ
आंबे नाहीय आमच्याकडे विकत घ्यावं लागेल
क कप घ ला म लागले का
लोन तर टाकायचं आहे पण पैसे बी नाहीये
हाता एकत्र पेमेंट टाकणार मॅडम मग
पेमेंट टाकतील ना तर मोठा एक डब हजार रुपयाचा खर्च लागून जातो तरीमा
डायरेक्ट मग लोन स ग्यास ना डबा
ते नाही आवडत मला घरी बनवलेलं चांगलं राहतं ते दुकानात लं काय जास्त मी त्या क बनून देता खाऊ खराब लागतो मला नाही आवडत ते दुकानातलं लणच
एकदम खारट असतेनी
जतो मीठ टाक प ते त्याच्यामुळे जास्त खारट राहतो आणि खराब बी लवकर होत नाही ते रिमा
हम्म
खारत मला आवडत नाही
म का ठी आहे ठेव मगतन म्हते ताई
हम्म
झालंय आपल्याला
दहा मिनटचा ठेव का आता बोरुंगी फांब
हो
थँक यू हो ह् हम् ह हम हम्